ठिकय?
हा येतोय, बोला की.
बोला की, काय चाल्लयं. झालं जेवण?
आता झोपायचं.
हा, हा. लवकर झोपायची तयारी.
लवकर होय. साडेेदहा झाले की. होय, कधी वेळ होतोय, कधी लवकर आवरतय.
हा, हा, हा बरं आवरलं बघा जेवण करून आता झोपायचं. बसले होते गार वारं सुटलयं म्हणून. होय आज सुट्टी आहे की तुमचं काय म्हणतेय बिझनेस कसं चाल्लाय?
हा आहे की बऱ्यापैकी आहे आता हे गॅसमुळं जरा आणि कमी झालंय.
त्याच्यावर पण परिणाम झालाय का गॅसमुळं.
होय तो सगळ्या वरचं आता गॅसशिवाय ते करताच येत नाही ना.
हा हां पण काय मंथली गॅस येतोचं की आता
मंथली येतंय मग ते घर घरी वापराय- -
बांधु या की हा नाही आला तर परत आणि
हा आता कसं ते चाळीस दिवसानं वगैरे येणार ना मग घरातलं तवर काय करायचं.
आलेय बघा पंचवीस दिवसांनीच मिळणार.
पंचवीस दिवसांनीच काय हां हां पण ते कस गॅरंटी परत आणि मग घरातलं संपून हे करायचं ते अवघड झालंय सगळं. गॅसमुळं सगळ्यांचाच प्रॉब्लेम वाढलाय सगळं. हा मग असं झटपट काहीतरी होणार म्हणजे बिना गॅस च असं बघायला पाहिजे, पण थोडाफार तर गॅस लागणारच ओ.
लागणार नाही, नाही आज आज हे पण आलंय न्यूज इराणनी आपले एकवीस, बावीस जहाज सोडलेत. त्यामुळं गॅसच आणि इंधनाचा काय प्रॉब्लेम येणार नाही म्हणून मघाशीच न्यूजला दाखवल्यात. सुरळीत राहणार.
हा, हा, हा आता त्यांना पण कसं हे लागणारच ना. पैसे वगैरे लागणारचं म्हणून ते आपलं हे विकायला बघणारच किती पण. खरं तर युद्धामुळं चालू आहे त्यांना पैसा वगैरे लागणार युद्धासाठी.
होय.
हम्म, काय म्हणताय आणि?
काय नाही बघा बसलोय निवांत, आता दा
मगे उन्हामुळं जरा मगाशी पाऊस येऊन गेलाय त्यामुळं जरा लयचं गरम व्हाय लागलंय. हॅलो. हॅलो. हा तेच की मगाशी पाऊस पडला ना त्यामुळे जरा जास्तच गरम व्हायला लागलंय. हॅलो. हां हां. हा हा बोला की, आवाज कट व्हाय लागलाय.
ते नेटवर्क पावसामुळे जरा हे होतंय ओ आवाज कमी जास्त होत हॅलो हॅलो. हॅलो.